हम्म काय काय मग ट्रॅडिशनल डे च काय काय ठरवलंय?
ट्रॅडिशनल डे च आता
हम्म हम्म हं.
अं.
साऊथ इंडियन, म ज्वेलरी कुठून आणणार सगळी?
ज्वेलरी आणायचं बघा, नायतर तयार करायचं घरात.
हम्म. होय आता येतेच की, तुमच्या मामीला येतय ना सगळं?
होय. शिकून आलीया कि ती तिच्या फ्रेंडकडून.
मग चालतय की, घरीच मग सगळं सामान आणायचं आणि करायचं मग- उलट, हा. उल- भारी. म्हणजे कस? ड्रेस आपला मॅचिंग म्हणजे कसा आहे त्या पद्धतीच मॅ- चिंग करता येतए ना?
होय. आपल्या पद्धतीने आपल्याला हवा तसा.
पाहिजे तसं करायला येतय.
हो.
तसच करायचं मग, फोटो पण एडिट भारी करतेस तू.
बघितलं तुम्ही?
बघितलं. भरपूर वेळा बघितलंय मी-
हा हा.
केलेले फोटो.
कॅप कटवर करतोय.
कशावर?
कॅप कट.
कुठलं?
ॲप असत ते एडिटिंगचं.
ह ह ह ह.
मग त्याच्यावर करतोय.
मग त्याच्यावर छान होतंय?
होय. होय. ते एकच ऍप आहे ज्याच्यावर छान होत असं. व्हिडिओ एडीट. होय.
बराय कि म.
होय. म्हणजे फ्युचरमध्ये आपल्याला ना, असं शूट वगैरे करायचं असलं- मोठे मोठे असं प्रो शिकायचं असलं, एडिटिंग तर भारी पडतंय ते.
होय. एका व्हिडिओला माणसं दोन हजार घेतात. सिनॅमॅटिक व्हिडिओला. फक्त तो किती तीस सेकंदचा असतोय.
बर आहे कि म. इन्कमचा सोर्स पण आहे त्याच्यात. न चांगला.
होय आहे. तसे एफर्ट्स पण त्यात घालाय लागतात.
हम्म. ते तर आहे सगळीकडच त्याच्याशिवाय काय हाय?
होय.
कुठलं कष्ट केल्याशिवाय काय मिळत नाही.
प ना.
कष्ट करायलाच पाहिजे.
होय.
सहजासहजी अशा गोष्टी मिळाल्यातर लई झालं मग-
ते पण हाए. भेटत असत तर- माणसंपट पोचले असते.
तुमच्या इथे पण वेगवेगळ्या जागी असतात का सगळेजण
गल्लीत
हा तेच म्हटलं ट्रॅडिशनल ड्रेसेस काय काय झालं काय काय नियोजन केली विचारूया
हा हा‌.
आम्ही म्हणजे असं वर्गातल्या पोरीनी थीमच घेतल्या आहे करायचे साऊथ इंडियन म्हणून
हा हा हा हा.
त्यातल्या एकक पोहरींचा बळकट असल्यामुळे त्यांनी लुंगी घालणार
म्हणजे मुलग्याच हम्म कस केलं की मगं बरं पडते
हो.
वगैरे घालून त्यांच एक नियोजन होतय ना हम्म फोटोशूट ला वगैरे कुठे जाणार मगं?
तर बघा आहेत की छान
हम्म हम्म हम्म हम्म
मगं तिथंच काढायचं म्हणतोय होय होय- आमच्यातले पोरी पण आहेत छान फोटो काढतायला
तिथंच केलेलं बरं मगं
होय.
विकड ट्रॅव्हलिंगला खर्च होण्यापेक्षा
आणि कॅमेरामॅन पण खूप पैसे घेतात
हम्म. मोबाईल चांगल्या कंपनीचा असला का कनी
हो कॅमेरा क्वालिटी चांगली असली पाहिजे
होय कमेराची क्वालिटी पण चांगली पाहिजे आणि मेन कॅमेरा
हा अंकल य ना कुठून घ्यायचा फोटो कसा घ्यायचा
होय.
हम्म..
हम्म.
बाळ म्हटलं कुठे पण चप्पल टाकतेय चप्पल सापडत नाही लवकर
हा हा
जरा सासुला जेवायला तेन दिली आता वरती चाललय
बरं..
हम्म. ती झोपली आज दिवसभर कंटाळली ना
हा.
त्यामुळे.
स्कूल कसे चालू आहे?
अयोधध्येचे स्कूल हाय छान आता त्या मोठ्या वर्गात गेल्या त्यामुळं जर अस तिच जरास नकर सुरू झालंत आता आधी जरा काय हट्ट करायचे नाही आता लय हट्ट करायला लागले
होय आता हट्ट करतातच मुले हा मोठे होईल तर समजतयच क सगळं
हम्म त बॅग एक भरून ठेवायचं आहे खरं आता एवढा कंटा आलाय नाही मला बॅग काय भरणारना डायरेक्ट सकाळीच मग अशी कुरमा केलेला त्यातलं हाय शिल्लक अजून मग सकाळी थोडं गरम करून नाशत्याला तेच घ करणार तिच्यासाठी तेवढीच पालेभाजी आणि भाकरी देणार मग काय करू
हा
किती जेवण करायचं करून करून करून तन मिन चार माणस आणि दोन दोन भाष्या त भाज्या एवढं खायला तरी पाहिजे का नको संपलं तररी पाहिजे तेवढं
हां
तरी घरात बसून काही ना काहीतरी काम असलेलं बरं असत
पण ह
बाहेर जाऊन हे करण्यापेक्षा आपल्याचवडीत आपल्या वेळेनुसार कुठलं पण काम असत की आपण कस व्यवस्थित करतो आनंदान
हो
ग तेच दुसरीकडे जाऊन हे करायचं म्हटलं की अस बर्डर नसलं की नको वाटते
हो
दही वगैरे खायला सुरु केलीस काी नाहीच ग दही खात नव्हतीस
नाही खात अजून
का
नाही मला त्याच्या वासानच मळमत आहे ना
का बवस्त आहे का
होय बोलतात आमची मामी पण बोलते खूप हेरदी असते बट मला खाऊत जायत ना ते खायचं खायचं म्हणतोय पण खायलाच जायच ना
ते खाल्लं की केसांना पण म्हणजे चांगलं असते आणि तरुण पण पण चांगलं राहते असं म्हणतात आपलं
हा हा
त्यामु वास घ्यायचाच नाही लहान असताना कसं नाक बंद करून औषध खायच कसं खायं औषध म्हणून रोज एक चमचा मग सवय होत जाता
हा
बाळाला आवडते बघ माझ्या हम्म माझ्या बाळाला दही साखर आवडते ल
हो का
म जलवडी ना खात्या आयो परवाची ती साडी चांगली वाटत हो त काय का ते पपटे कलरचे
मस्तच दिसतत हो ते
एरवी साडी नेसल्यावर तू म्हणायची काय तर दिसायलास लहानगीस असं म्हणायचीस त्या दिवशी म्हणजे खरोखर मनापासून चांगलं वाटलं काय असं अगंच म्हणायचं म्हणून म्हणाल्यास
छान वाटलं
छान वाटल ती
हो
म्हणजे ती साडी छान वाटेल ती काही मी छान वाटेल तो काही ती साडी नेसल्यामुळे मी छान वाट
हा ते साडी नेसल्यामुळे तू छानतेसते
होय काय नाहीता अशीच काही चांगल दिसल नसतो आहे की नाही
अशीच काय तू घरात न पावडर लावता असं आवरत नाही कामात बिझी असतेस
हम्म आवरल्यावर चांगले दिसतंय, खरं आवरायलाच वेळ मिळत
व्ह काम असतात ना, मग तुला?
भरपूर ग बाई, ढीग, काम. कामांच सांगितलं ना काय, म्हणजे हां, काय काय काम आहेत? सगळी जरी कामं करून बसलं तरी पण असं विचारलं का नाही? आता काय काम आहे तुला? तरी पण कामांची एवढी मोठी लिस्ट असते का नाही? कधी सुुद्धा न संपणारी काम आहेत माझी तरी. ना भूतो ना भविष्यतो हाय की नाही, ते माझ्यासाठी लागू
हं ह दमत असशील ना खूप?
होय बहिणी, दमल्या सारखं होतय. पोरगीकडे पण लक्ष द्यायचं, होईना आता, अं
तरी पण त्यात ना आमी, कामं करत्यास
काम लय बाई, मी आज तर बक्क केली. माझं पाणी, आईचं पाणी
हम्म -
धूणं सकाळचं धूण, संध्याकाळी धुऊन टाकलं, पाणी नाही मग काय करणार?
होय काय?
हम्म घरात, आपण बोल केलं बघून घरातले हसायला हायतं
हो का?
हम्म कधी पण उठतात आणि मटण खातात बाई, कसले काय घरातले बाई?
सकाळी उठलं तर रस्सा भात, रात्री झोप
त्यांना आवडतंय?
काय आवडते, प्रमाण हाय का नाही त्याला?
ते पण हाय.
ते जनावरर्, ह्या माणसासनी बघितल्यावर्, पळून लपून बसत असतील.
कापतात म्हणून हे हेनी काय म्हणलात माहित आहे? मी मी तिला काल बघितलं हो ठिकाऱांच्या दारात. काल रात्री तिथं फोनवर बोलत बसलेलीस. मी तुला बघितलं म्हण, ठिकाऱ्यांच्या दारात, आज म्हणालं. बहिणी रात्री रात्री
मी पण बघितलं हो ना, मग त्यांना.
कुठं?
मी जिथं बसलेल तिथंन.
खरं कुठं?
ठिकार्‍यांच्या दारात ना?
होय ठिकाणं, जरा तू बघितलं का रे कुठं?
कुठं इथं? त्या मुळकांचं घर आहे ना ती
बसं,, ठीक आहे.